हॅलो!
हा बोला
व्हॉइस येते ना माझी
अ मला ग्रॅज्युएशनंत तर म्हणजे काय ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याच्याबद्दल माहिती हवी होती तुमच्याकडून तुम्ही सांगू शकाल? हा - हो.
ग्रॅज्युएशन नंतर आता खूप सऱ्या ऑपॉर्च्युनिटी म्हणजे सध्याला तर फॉर्म्स खूप सारे निघालेत तर तू कशातन ग्रॅज्युएशन केल्यास त्याच्यावर डिपेंडेंट आहे.
ओके
तू कशातन ग्रॅज्युएशन केल्यास -
अ मी म्हणजे मला माझ्यासाठी नाही अ बहिणीसाठी बघते तिला विचारावं लागेल मला माहिती नाहीये
अच्छा तर तुझी बहीण प्रॉपर ग्रॅज्युएट आहे ग्रॅज्युएट पोस्टसाठी तिला अप्लाय करायचंय
हो
तर ग्रॅज्युएशन साठी खूप सारे पोस्ट निघालेत आता सध्या तरी टीसीचे निघाले टीसी े निघाले परत रेल्वेमध्ये स्टेशन कन्ट ट्रोलरच निघालय परत आत अजुन अजून कोणती एक आहे ती फूड डिपार्टमेंटमध्ये निघालेली आहे
अ त्या म्हणजे अ ग्रॅज्युएट नंतर आहेत काय त्या
हा ग्रॅज्युएशन नंतर पण आणि त्यान ट्वेल्थ पास वाल्यांसाठी पण आहे ही अपॉर्च्युनिटी
ओके.
आणि म्हणजे ग्रॅज्युएशन असलं की कस मोठी पदवीये जुनियर असिस् क अ किंवा ज्युनियर मॅनेजर हे ग्रॅज्युएशन मधल्यांना अलर्ट केलेले पोस्ट आहेत आणि जे टेन ट्वेल् पास येत ना त्यांना कसं फक्त असिस्टंट म्हणून किंवा क्लर्क, पिऊन हे असे पोस्ट येत टायपिस्ट वगैरे
हा टायपिस्ट अ त्यामध्ये म्हणजे पेमेंट पण पेमेंटचा पण इशू होत असेल ना म्हणजे पेमेंट कमी वग
नाही नाही नाही नाय नाय जे ग्रॅज्युएट लोक असताना त्यांच बजेट पहिलाच नांटी थावजंड पासून पुढ असतय
ओके
आणि जे अंडर ग्रॅजुएट असतात टेन ट्वेल् पास त्यांच स्टार्टिंग फोरटी टी फाय थाउजन पासून पुढं असतय.
ओके ओके अ त्यामध्ये जर करायचं म्हटलं. ग्रुजूएशन मधून ग्रॅज्युएश पण झाले नाही मी भरायचा फॉर्म म्हण म्हटल तर त्याच्यासाठी काय डॉक्युमेंटेशन लागतात?
अ तुमचं टेन ट्वेल्थ पास सर्टिफिकेट एक फोटो आयडेंटिसाइज फोटो आणि तुमच सिग्नेचर लागत पेपर प्लेन पेपर व प्रॉपर जे तुमच सगळीकडे सिग्नेचर अलॉट झालेलं असत ना तुमच्या बँकमध्ये म्हणा किंवा ते त्याचं प्रॉपर सिग्नेच त्याच्या वर एक पांढऱ्या कागदावर आणि तुमच आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या दोग गीपे गीप कुठलेही एक चालेल आणि हा बोल बोल बोल बोल बोल
आणि कोणते डॉक्युमेंट्स?
आणि अ त पॅन कार्ड हे झालं आणि त्याच्यानंतर तुमचं हे लाग तर म्हणजे जर ओपन असलं. तर त्याची फीज वेगळी आणि शेड्यूलमध्ये असल्या तर त्याची फीज वेगळी आणि काही काही ह्येच्यात हा आणि काय? काय हेच्यात कस असत अॲप्लिकेशन फॉर्म मध्ये नील असत दोन्हिना पण नील असतं किं बाबा नो फीज फक्त फॉर्म भरून घेऊ शकते. जस की टीसी टी मध्ये नील आहे.
म्हणजे त्यामध्ये फीज वगरे भरणे.
नाही, नाही फक्त तुम्ही अप ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा जर त तुम्ही ते फॉर्म भरलं आणि त्याच्यानंत तर एक दोन महिन्यांनी आपल्याला कळत की आपल फॉर्म सिलेक्ट झाला का रिजेक्ट झाला.
आपल्याला म्हणजे अ ते समजल्यानंतर आपण इंटरव्ह्यू द्यायचा असतो
नाही, नाही आपली एक सीबीटी म्हणून टेस्ट असते कम्प्युटर बेस टेस्ट असते, ती टेस्ट पास केली ना तर त्याच्यानंतर आपलं एक फिजिकल टेस्ट असतं, त्या फिजिकल टेस्ट नंतर आपली मेडिकल स्टे एक असत की आपल्या पूर्ण बॉडीचे चे चेकअप झालेला रिपोर्ट द्यायचा असतो, त्याच्यानंतर मग आपलं डॉक्युमेंट व्हेरफिक सेशन होत आणि लगेच सिलेक्शन म्हणजे लगेच पोस्ट अलॉट केली जाते.
ओके म्हणजे एवढे सगळे टेस्ट अं झाल्या नंतर आपल्याला सिलेक्शन होतात
सगळं झाल्यानंतर आपलं सिलेक्शन होतं कारण कि ते लोक चेक करताना की तुम्ही यासाठी अप्लिकेबल आहे नाही तुम्हाला ती पोस्ट अलॉट करू शकतो का नाही त्यासाठी आप आपल्याला एक प्रकारची एक्झाम असते सीबीटी मी बोलले ना तुला त्याच्यामध्ये आप आपल्याला शंभर प्रश्न असतात चार विषय असतात त्या चार विष रिलेटेड आपल्याला शंभर प्रश्न विचारले जातात एमसीक्यू टाईप
एमसीक्यू असतात अ ते विषय सब्जेक्ट कोणते असतात ते सांगू शकाल? ओके!
मॅथमॅटिक्स बेसिक टेन ट्वेल्थ च मॅथमॅटिक्स असतं
हां!
आणि अ हे जरनल अवेरनेस
जनरल अवेरनेस ओके
हे चार टॉपिकवर
अ की क कस हे केलेलं असतं त्याचं डिवा्हायडेशन म्हणजे ए-
एग मार्क.
हा मार्क.
ते थर्टी मार्क्सचे असतं.
हा.
जरनल अवेरनेस ट्वेंटी फाइव मार्क्स मॅथ्स ट्वेंटी फाइव मार्क्स आणि करंट अफेअर ट्वेंटी फाइव मार्क्स.
ओके म्हणजे थर्टी नाही थर्टी फाय
थ थर्टी मार्क्स फक्त रिझनिंगला अस त.
ओके थर्टी
पण ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय फिफ टी ओ सॉरी हेला जर्नल सॉरी हेला कशाला करंट अफेअरला ट्वेंटी मार्क्स असतात बरोबर. वन झीरो फाइव होतंय जनरल अव्हेरनेस जनरल अव्हेरनेसला ट्वेंटी मार्क्स लसत मग सगळ्यात हाय व्हेटेज म्हज जे रिजनिंग
रिजनिंग त्यामध्ये म्हणजे क्वेशन कसे असतात? काही सांगू शकाल तुम्ही?
रिजनिंगमध्ये आपल्याला काय विचारतात, ब्लड रिलेशन विचारतात कि ह्या माणसाच ह्या या सोबत काय ब्लड रिलेशन असू शकत. त्याच्या रिलेटेड क्वेश्चन असतात रँक किंग रिलेटेड क्वेशचन असतात रँकिंग म्हणजे आता समज आपण एका ओळीत उभारलोय. तर त्या ओळीच्या पहिल्या टोकापासून शेवट च्या टोकापर्यंत मधल्या मुलां चा रँक काय येऊ शकतो? जर पहिल्याचा रँक फर्स्ट आहे, तर त्याच्यापासून दहा जणांना सोडून मधल्याचा रँक काय येणार? असे प्रश्न असतात.
ओके
कोडं टाईप, कोडं विचारलं जात माहित आहे? हा तसे प्रश्न असतात.
अ मॅथ्समध्ये काय माहिती आहे मला, मॅथ्स.
मॅथ्स फक्त टेन ट्वेल्च्या बेस वर एकदम बेसिक मॅथ्स जे आपण शिकले असते ना प्रोफ फिट लॉस इंटरेस्ट ते सगळे प्रश्न असतात. अ ट्रेग्नॉमॅट्री जॉमे
जिओमेट्री के हा ते प्रोबेबिलिटी वगैरे ते असतात.
प्रोबॅबलिटी
ओके आणि थर्ड सब्जेक्ट काय सांगितला
जनरल व्हेरी नाईस
हा त्यामध्ये काय असतात.
जनरल अवेरनेस मध्ये आपल्याला जी के चं एक असतय आणि हे असते सायन्स, फिजिक्स, आणि बायलॉजी म्हणजे केमिस्ट्री फिजिक्स आणि बायलॉजी मिक्स असते ते पण टेन् ट्वेल्थच अस ते
हा म्हणजे सगळ्याचं स्टडी करावा लाग एक्झाम देते.
ह्या सगळ्याचा स्टडी करावा लागेल. पण खूप बेसिक असे प्रश्न असतात फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स चे कि पीएच व्हॅल्यू काढून दाखवा. किंवा हा कुठला बॉडी पार्ट असा आहे की जो यूज युजलेस आहे बॉडी मध्ये जस की अपेंडिक्स हा बॉडीचा युजलेस पार्ट
युजलेस
हां असे प्रश्न असतात.
ओके त्याला किती मार्क्स असतात ट्वेन्टी ना?
ट्वेंटी फाय
ट्वेंटी फाय
हा आणि करंट अफेर्सला ट्वेंटी असतात करंट अफेअर म्हणजे आपल्या रोजच्या घडामोडी
हा त्यामध्ये माहिती आहे.
पंतप्रधान कोण झालं कुणाची किती वोटणं हे झाल ली आपली जॉग्राॅफी मधले थोडे प्रश्न असतात, हिस्टरी मधले थोडे प्रश्न असतात, कि बाबा स्पोर्ट्स मधे कुणाला कु कुटलं आवड भेटलं कुणाला कोण यंगेस्ट भारतरत्न जिंकलेलं अशे
ओके हा म्हणजे जे आपल्या आता करंटमध्ये चालू आहेत
हा त्या घडामोडी गेलेल्या सहा महिन्यातल्या किंवा बारा महिन्याच्या घडामोडी मधले प्रश्न असतात.
ओके त्यामध्ये जर अप्लाय करायच असेल तर आपल्याला किती फी लागेल भरावी.
ए बघ जर शे शेड्यूल मधे असलं तर टू फिफ्टी पासून असते. आणि ओपन मध्ये असलं तर एक फाय हंड्रेड असते.
फाय हंड्रेड ओके फी म्हणजे फीज नाही भरणारे भरायस
जर तुमचा फॉर्म कॅन्सल झाला किंवा समज एक्स्पेक्ट जरी झाला तरी ती फी फी रिटर्न होते.
एक जरी फॉर्म झाला तरी
हा रिजेक जरी झाला तरी रिटर्न होते आणि एक्सेप्ट जरी झाला तरी रिटर्न होते.
ते फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन कि ऑफलाईन हे निवडावं?
ऑनलाईन ऑनलाईन बेस्ट ऑप्शन ऑनलाइन कॅफेत जावा कारण की आपण स्वतः भरायला गेलो ना आप आपल्याकडून काय ना काय चुकतयच
ओके
ते फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस असत्यात. पण सायबर कॅफेवाले कसं त्यांना माहित ती असत कि बाबा कसं भरायचं, काय भरायचं, किती साईज लागते, काय लागते तर ते लोक आपला प्रॉपर भरून देतात हा हा
सांगतात मग आपण भरायच
हा ते लोक आपल्याकडून घेतात आपण तस तस इं फॉर्मेशन देत जायच ते लोक का आपला फॉर्म भरतात आणि आपलं काम होतंय तिथं प्रॉपर
ओके चालेल मी फॉम भ रून बघेन आणि तुम्हाला म्हणजे जर काही डाऊट असेल तर तुम्हाला मी कॉल करेन.
हा ठीके चालेल चालेल हो हो करेल नक्की करेल.
ओके चालेल. थँक्यू
वेलकम